हॅलो, ह येतय का आवाज
येथे मी थोडसां बॅकग्राउं व्हॉईस येतोय
हा एकच मिनिट, एकच मिनिट हम् बोल, बोल येतो का
हो येतोय काय चाललंय मग आवरली सगळ काम वगैरे
काय नाही आता स्वयंपाकाची तयारी करायची म्हटलं आपलं होव एकदा असं
अच्छा आवरलं त मुलाचा अभ्यासच घ्यायचाय तो मागे लागलाय खूप म्हंटलं थांब थोडा वेळ
बोलता, बोलता काय वाटयचं नाही
हो ते त्याला म्हटलं टी व्ही लावून मग त्याला कुठलं ज आवडतं स्पायडरमॅनच हे लावून दिलं चित्रपट मग स्वता बघत बसला त्याच्यामध्ये थोडस बिझी झालं आता
अच्छा, अच्छा नाही तेवढं तसं लक्ष द्यावच लागतंय मुलांना
हो काय पावसामध्ये काय अडल तुम्हाला आता पाऊस बघा ना गायबच झालाय तुम्हाला
पाऊस तर काय आज तर मला ना मी बाहेर गेले होते म्हणजे मिटींगला दुसरीकडे त गरमी जाणवली खूप ऊन म्हणजे आभळ तर आलेल होत पण थोडा पाऊस पडल्यानंतर जास्तच परत गरम होतो ना पूर्ण एवढा ऊन पण अस झाले म्हणजे हे खूप गरमी वाढली थोड थांबला पाऊस कि गरमी वाढते परत
अच्छा तेच होते ना आता म्हणजे अ पावसाला वाटतच नाही की पावसाळाचा सीझन चालू आहे म्हणून आपल्याला एकदम आभळ येतय सकाळी थोडस पडत एकदम रिमझिम रिम
ह नॉर्मल, नॉर्मल आणि म्हणजे आता पाल किच नाही का किती पडल पालखीच्या आधी पाऊस तेव्हा वाटले का आता बाबा वर्षभर पाणी पुरल ऐवढा तरी पडला पाहिजे आणि आता परत पूर्ण कोरड झाले की अस वाटतं उन्हाळाचालू झाला रिटर्न अस वाटत
हो आता हीच ती आळंदीला पालखी जाणार होती तर आळंदीला उलट पावसामुळे गेली नाही
हो किती पुरासारख वाटल ना म्हटल आता बापरे एवढी परिस्थिती अवघड झालीय, आणि आता परत अस वाटले पाऊस झालाच नाही एवढ गरम व्हायला लागल परत,
हो ना खूप हे झालय आता पावसाने चार दिवसात एवढी वाट लावली होती या दीअ म्हणजे खूप ठिकाणी खूप पाणी झाल आमच्याकडे का पूर्ण बिल्डिंगमध्ये वगैरे काही सोसायटी मध्ये वगैरे
पाणी झाल होत आणि अस अस ऍक्च्युली नाही राहिल की त्या सीझनमध्ये फक्त पावसाळ यतोय अस नाही ना आता अस झाल की वर्षभरात कधी पण पाऊस पडतो अस व्हयलय. आपल्या पहिले लहानपणी कस असायच तीन ते चार महिने जूनचा महिना म्हणजे पूर्ण पाऊस तस अस पहिल्यासारख नाही राहिलं ना सीझन मध्ये पण,
आता पूर्ण शीजनच चेंज झालेत म्हणजे उन्हाळ्यात एवढा पाऊस पडला की काय ब बोलायची सोय नाही, आणि आता जेव्हा पावसाळा चालू झालाय तर त्याचा पत्ताच नाही,
पत्ताच नाही नाही नाही तर शाळेत जाताना मुलांची आपली किती गडबड असते ना आता तर सुरवातीलाच छान वाटल पावसाच आल्यावर म्हटल थंड वातावरण गार वाटत छान वाटल आता परत उन्हाळ्या वाटायला लागल आता मे बी यायला पाहिजे कारण कस होत ना परत आपल्याला पाण्याचा प्रॉब्लेम वर्षभर पुरेल एवढ तरी आप ला साठा झाला पाहिजे पाण्याचा हव हे वाटत ना आणि पडायला लागला की एवढा पडतो की शेतांच वगैरे नुसत नुकसान केल जात ती पण काळज म्हणजे काय ना अ देवाकडे मागितलं प्रार्थना केली पाऊस पडाव तर असा पडतो आणि नाही तर मग कोरडच पडतय असं झाले आता.
उलट शेतकऱ्यांचे खूप नुकसान झाले आणि त्या श त्याच्यामुळे आपली अ अ पाळेजी वगैरे, इतकी महाग झाली आहे की आता आपण घ्यायला गेलो तर कोथिंबीरीची गड्डी मी घ्यायला गेली तर सत सत्तर रुपये मेथीची गड्डी साठ रुपये वगैरे म्हणजे इतक महागाई झाली आहे कांदे माहाग सगळच महागाई करून टाकत
नाही त्याचा परिणाम होत ना आपल्यावरती म्हणजे एखादा पदार्थ त भाज्या असो किंवा इतर कुठल्याही वस्तू आपल्याला त्याच्या परिनाम भोगावाच लागतो पावसाचा नियंत्रण नाही राहिल ना म्हणजे अ झाड कमी झालीत आपण म्हणतो ना जस जे आपली जी धर ती आहे तिच जे वातावरण पाहिजे तस नाही ना सेटिंग पहिल्यासारख
होन म्हणजे खर तर काय झालय आता हे पाण्याच ज पूर वगैरे होतो लोकांनी जागा म्हणजे ठेवलीच नाहीये जिथे तुम्हाला जागा दिसेल जिथे जागा रिकामी झाली तिथे झाड तोडून तिथे बिल्डिंग उभारलेत मग त्याच्यामुळे अस झाले की पाण्याला जायला कुठे जागाच नाही म्हनून आता मोठ मोठ्या शहरांमध्ये लगेच पाणी लगेच तूंबतये प्रत्येक ठिकाणी तर मुंबई ठिकाणी म्हणा किंवा पुण्यामध्ये म्हणजे कुठेही अस झाल की ब्रिज वरून पाणी जात त म्हणजे त्यांनी जागा ठेवलीच नाहीये.
आणि पड पाऊस पडल्यानंतर पण आपण पाण्या साठा होतो ना म्हणजे तर जायला जागा नाही मग घरामध्ये अक्षरशः लोकांचे पाणी येत म्हणजे रस्ते पण तुटले आत ता न्यूज बघितल्या आम्ही ना. तर म्हणजे अक्षरशः ते घरात त्या रस्त्यातून एका पाणी निघाल म्हणजे, चा अस रस्ता उकलला गेला पूर्ण त्याच्यातनं पाणी येत होत म्हणजे आणि काही ठिकाणी पुलाच पूल पण तुटले इतकं पण म्हणजे काय राहतच नाही पडल्यानंतर तर की अ माणसाला ये ना ये जा करण्यासाठी वाहतूक करण्यासाठी काय असं राहतच नाही एवढं होतय. म्हणजे अस मला ती व्यवस्था नाही पाऊस पडल्यानंतर तरी व्यवस्थित निसरा होण्यासाठी आपल्याकडे असं वाटतं.
बरोबर तेच आता हे आता नवीन मिसिंग लकच त्यांनी उद्घाटन केलं ते मिसिंग लिंक व पहिल्या पावसामध्येच एवढं पाणी झालं की पूर मध्ये चोवीस तास तो म्हणजे रोड बंद ठेवलाता म्हणजे वाहतूक बंद केली होती आणि हो ना एवढी ट्रॅफिक होती एवढी ट्रॅफिक होती का माणसाला यायला, जायला पण प्रश्न म्हणजे किती लोक अडकून राहिले होते म्हणजे एका पावसामध्ये पण एवढं प्रॉब्लेम
हा आणि म्हणजे कसं होतं ना कि ते म्हणजे मी पण त्या किस्सा वाचला की एका ठिकाणी ती लेडीज होती ना आपली मराठी अभिनेत्री तर तिथं नऊ तास टोटल त्या ट्रॅफिकमध्ये थांबली तिला शूटिंगला जायचं होतं आणि परत तिला त्रास पण होत होता नाही वॉशरूम ला वगैरे अडकून बसते ते किस्सा आठवलं मला एक की तिला जाता पण नाही आलं म्हणजे वाहतुकीची पण कोंडी होते आणि सगळंच कारण घाटातून रस्ता असतोच ना ट्रॅव्हलिंगला इथं पण दिवेघाट आहे आपल्या पुण्यामध्ये मुंबईला जाताना घाट आहेत तशी काळजी पण आता मी पण गेली होती जेजुरीच्या तिथ मागच्या संडेला तर तिथे त्या झऱ्यातून पाणी वातत म्हणजे पावसाचं तिथून खालीच येतं असं वातं ते पडतं का इतकी भिती वाटते तिथून जाताना
अच्छा आमचंच झालं ना आता पाणी एवढं पडलं की आम्ही गावाला अडकूनच राहिलो म्हणजे यायला रस्ताच नाही मिसिंग लिंक मुळे पूर्ण त्यांनी अडकून ठेवलं होतं मग इकडे यायचं होतं पण एवढी ट्रॅफिक आणि म्हणजे आमी आ टोल नाक्यावरून आमाला रिटर्न पाटवले की तुम्हाला जाताना येणारच नाई म ऑफिस चे वांदे सगळ्याचेच वांदे म्हणजे एका गावालाच परत जायला लागले कारण एवढं पाऊस होतो भयानक पाऊस आणि ते पाऊस आता चार दिवस झाले कि चार दिवस पाऊस गायब झाला तर पावसाचा पत्ता
असं वाटतंय हे पावसाळा नाईचय ह, ह, ह खूप गरम होतय ओ किचनमदे पण आत मी स्वयंपाक करते तर अस हवाच नाही वाटत ते म्हणजे अक्षरशः काळ आभळ पूर्ण त्यास वाटे पडेल पाऊस पण ते वायर ते ढगा आहे ते निघून जातात पुढे कुठे पडत त तर काही जा अनभव नाही अजून पण ह्या वर्षी म्हणतात ते हवामान खात्यातले कमी पाऊस पडणारे नाही का
काय माहितीय कोण आता पडलं तर एकताच पडलं तर एवढ दिवस बंद झालाय आता पुढे काय माहितीय का हो अचचछा
नाही ना आपल्याला पाहिजे पाणी
उन्हाला एकदा भयंकर होता तर ह्या आपला जो उन्हाळ्याचा सीझन होता ती खूप वापरेल
हो ना नाही मी काय एवढं जाण्याचा प्रश्न नव्हता पण आता मला ते हेच सेन्स असत जनगणण्याचं काम होत त्याच्यामुळे ह त्याच्यामुळे केलं उन्हात तेवढं त्रास झाला ना अक्षरः रोज जर पेन किलर खावे लागायची इतक डोकं दुखायंच त्या उन्हानी एक मजे एवढा उन्हाळा होता आणि ते जावंच लागत होत त्याला ऑप्शनच नव्हता
हो ना माझी जाऊदई होती ना ते सांग म्हणजे एवढ्या खराब झालं तर त्यांच्याकडे बघायचं हे नाही बोलतात सकाळी की जायचं आणि एका, एका गावामध्ये दोनशे, दोनशे
दोनशे, दोनशे दोनशेच्या वर आमाला तीनशे, चारशे मणजे प्रत्येकाला वेगळं दिलं होतं ना एरिया वाईज तर
बापरे एवड कस करत होते पण तुम्ही ऍडजस्ट एका टायमाला एवडे घर भारी जमलं पण तुला म्हणजे तुम्हाला एवढं भारी जमलं कारण इतकं याच्यामध्ये पण अ करणं म्हणजे कठीणय एवढ्या उन्हाळ्यामध्ये
माल तरी कण होत.
हां हां. तुमचा आवाजच गे गायब होतोय आवाज येत नाइये तुमचा. मधेच हा तुमचा मधेच आवाज गायब झाला होता.
हो नाही आवाज नाही या कॉल आला होता ना, कसं होतं मग ते डिस्टर्बस ठेवलं होतं डी एन बी
अच्चा नाई नाई ते नाई तुमचा आवाज गायब झाला होता.
हो ना मग फोन आला होता मला हच्यावरती. हा त्याच्यामुळे जाऊ दे हा. काय चाललं होतं आपलं बोलणं.
हा त जनगणेच्या ह्यात कळालं की उन्हाळा किती आहे आणि मग परत पावसाळा आल्याव जरा बॉडीला तर रिलॅक्स म्हटल थंड वातावरणात आणि परत आत्ता उन्हाळा परत चालू झालाय त्याच्यामुळे स्कूल मदे पण शिकवताना गरमी हो तन आता काय झालं पावसामध्ये लाईट पण गायब होते गुरुवारची मगं आणि मग अ शाळेत पण गरम होत होत आणि सकाळी मोबाईल पण चार्जिंग तर रायला होता करायचा सगळाच प्रॉब्लेम घरी आल्यावर त घरीपण लाईट नाई म्हणजे पा पाऊस चालू व्हायचाय तरी पण
आली हो आता आमच्याकडे पण आज दिवसभर सकाळी सात वाजता जी लाईट गेली होती ना ती साडेबारा वाजता लाईट आली.
हो ना म्हंजे पावसात ठीकेय ना समजू शकतो पण आजून पाऊस चालूच झाला नाई एवडा तरी पण हा परवा प्रॉब्लेम चालूय लाईट बंद करता ते हम्म.
उन्हाळ्यामध्येच एववढं ऊन होत. की बापरे म्हणजे भयंकर ऊन्हात कंठ किती लोकांचं हे झालं होतं प्रॉब्लेम झालं होता.
नाही खरंय आणि व प्रत्येक अ सगळं जे वातावरण होतय ते आपल्या शरीरावरला पण परिणाम करतंय. आणि सगळ्याच गोष्टीमध्ये सीझन सारखेच राहिले असं म्हणता येईल याच्यात नाही कां?
हिवळ्या नस्ती आता थंडी काय माहित? थंडी पण एवडी नाइ पहिल्यासारखी जेवी पहिली थंडी पाडायची ना तेवडी थंडी नाइ पडत बघा म्हणजे एकदम नॉर्मल थोडीशी पडते मंजे अस वाटत नाई की थंडी आहे म्हणून सगळ्या ऋतुंची वाट लागलेली एकही ऋतू असं आपल्याला वाटत नाही की बरोबर म्हणजे जं व्यवस्थित आहे.
हो ना. अ लहान पण तर आमी म्हणजे असं अ उन्हाळायात थंडीचं आठवलं न त आमच्या आईकडे शेकोटी करायच घरातल्या घरात ते घमील असायचं एवडी थंडी वाजायची आणि भारी वाटायचं ते आता थंडीला असं काही आणतच नाही कि हे म्हणून थंडी म्हणून. स्वेटर घाल की एवढी नाही.
पेटवायचो म्हणजे गावा ठिकाणी वगेरे तर सगळे बसायचे असे सगळे ग आळीमधले सगळे जे लोक असायचे ते शेकोटी पेटून बचासायचे आता शेकटी पाहायलाच नाई मिळयात. आपल्याला ह्या ह्याची
हो. नाई सीझन असावीत पण अ पूर्वी सारखी मजा नाही राहिली आत असं वाटतं बाकी काही नाही. आहेत सीझन पण ते थोड्या पुुरते मर्यादेत त्याच चार चार महिन्याचा कालावधी अस तसं राहिलेलंच नाहीये.
चालू झाले आता.
ते म्हणजे त्याच्यावर सृष्टीच चक्र नाही य आणि म माणसाला पण मग, हे आजार होतात ते नाही का वातावरण नाही तर सगळ्यांना आजारच होतात म्हणजे कुठल्या ऋतूत काही पण होतं म्हणजे अजून म्हणजे आता बघा ना एवढं आभळ येत अंगदुखी आपल्याल महिलांना तर ऑपरेशन झालेलं असत चा त्रास कंबरदुखी पाठदुखी त्याचा त्रास सुरू होतो. आणि म भर लहान मुलांना पण आजारी पडतात आणि आमच्याकडे त्यांना पाऊस पाऊस चालू व्हायच्या आधी पाणी पण खराब येते म्हणजे प्यायचं पाणी आहे ना हो अक्षरश त्याच्यामध्ये औषध मेडिकले च टाकावं लागत मग ते प्यायच किंवा फिल्टरचं पाणी आण
अच्छा नाही आता आमच्याकडे म्हणजे आमच्या बाजूला बिल्डिंग, जिते तिथे पूर्ण गडूळ पाणीच येतं होत एवढ गढूळ पाणी त्याच्यामध्ये,
हो ना खूपच गढुळ पाणी येते अजून तर म्हणजे पाऊस झाला तेवढा म्हणजे त्याच्यामुळे जरा जे शुद्धीकरण नसल झालं त्याच एवढं लगेच. म्हणून आज आल असेल पण त्याच्यामुळ दुख न्हाय आजार वाढतात ना आताच स्वस
म्हणजे आपलं झालं बोलून आपण आता बंद करू,
हा ओके ओके चालेल चालेल ठीक आहे चला बाय छान वाटलं बोलून हम.